हॅलो हा आवाज येत आहे बोला.
हा काय सुरू आहे?
काही नाही मी काम झाले आता बस आराम चालू आहे लेकरं शाळेत गेले त.
हो का मी ते आता स्वयंपाक झाला.
हा.
रात्री पाहिल्या
हौ काय दहा कम्प्लीट झाले का तुमचे?
हा झाले त्याच्यातले दोन गेले ना डिस्कनेक्ट झाले.
हा मग तरी तुम्हाला सहाशे रुपये आले म्हणता ना तुम्ही?
हा ना तर पण पहिलेच विषयाच टास्क होत की माझं.
हा
त्याचे काहीच नव्हते आले.
हा हा.
ते हेच्या जाऊन राहिले की काय काय मी आता? आता डबलच्या पाच्याच
कंप्लीट आपण
हे कम्प्लीट केलं तर त्याचे नाही आले डबलचे दहा पाच नंतरचे सबमिट तर याचे पहिल्या पाच फक्त
हा काय?
आता पूर्ण टास्क कला मग बहुतेक
हो येतीन येतिन ते माग ज्याचे लय जणांना नाही आले. हा हा हा हो बरोबर आहे.
हम्म अजून काय केला स्वयंपाक?
स्वयंपाक काय आज लेकराली ते आलू चटणीच दिली बनून.
हाव काय सकाळची शाळा असली की, तसच हाय.
हा आणि तस ते भाजीप हे नता ये नेत ना
नाही मंग आलूची चटणी.
आलू हा अशा टमाटरची चटणी, आलूची चटणी.
हा ना भेंडी पत्ता गोबी खात नाही आता, गोबी कोणीच खात नाही.
नाही गोबी होबी नाही घातलय तर भेंडी तरी खाता.
हा असे ते म्हणतात गोबी खा मोठे माणस नाही खाऊन राहिले गोबी आता.
काय नाही खाऊ राहिल गोबी.
नाही ना वासच येते म्हणतात.
खरंच येते ना वास त्या गोबीचा, हम्म.
जास्तईल त्याच्यावर जास्त अजून अजून वास येईल त्याचा.
हम्म.
अजून?
काय नाही बाई तुझ्या पोरी
आ?
पोरी गेल्या म्हटलं शाळेत तुमच्या?
हा एक गेली एक आता शेगावलाचि ती आता दोन तीन दिवसाां जाईन ति सुट्ट्या आहेत आता.
हा काही हे करून राहिले काय जॉब? हम्म हम्म.
नाही ती पुण्याला असते ती. जॉब करते ती पुण्याला असते.
हां काय?
ठीक आहे दो दोन नंबर मुलगी बी बी ए करत हाय. त्याच्यान मग ती घरी आली आता ऍडमिशन करा लागतेच हाय की
हा हा.
त्याच्यान घरी आली आणि एक सकाळची शाळा होती ती शाळेत गेली आहे.
हा हा.
मग दुपारी एक वाजता शाळेतून घरी आले की मग मोबाईल पाहिजे.
हो मोबाईल पाहिजे लेकराजवळ.
हा काल अस दिवसभर होता, तर कला करत जर दहा दिवस भर मोबाईल ठेव तु जवळ आम्हाला पाहुं तर दे म्हण. नेट तसच चाललं जाती.
नेट तस चाललं जातच. लेकरायला तर आपल्यापेक्षा आवश्यकता हाय.
हाव ना आता त्याची शाळा, ट्युशन असतात म्हणून तेवढा तरी सापडते.
हा बरोबर हाय.
हम्म नाहीतर मग ते अस असतातच दिवसभर घेऊन.
हा हा.
दोन मोबाईल असल्याच्यांन ते मोठ्या मुलीचा मोबाईल घेऊन बसतात मग ते.
हा हा.
मग हार आहेती आपल्या जवळ.
हा. आता तुम्ही समजा हे कामं करत असातान आपल्या गटाचे, तर तुमच्या जवळ तर मोबाईल असेन ना स्वत चाच.
होव आहे ना माझ्याजवळ तर आहे. पण मग कस रिकाम असले मग घेतात ना घेऊन
हा.
आपण कामात असल की मग येतात पाहायले.
हा हा बरो
मला ते आता काही काम करत असल तर मग म्हणता जऊ्या तरी काम आहे तर मग बसतात डाट्याजवळपार.
हा हा.
हम्म. अजून काय सुरू आहे? नवीन विशेष.
काय हाय? नवीन विशेष काहीच हिले मेकप प्रदूयेच्या
हाव काय मोठीच प्रतीक्षा आहे, दोन नंबर गायत्री, तीन नंबर धनश्री आहे.
हाव का मस्त नाव आहे. मस्त ना आत कराचना मस्त एकदम खास हात.
मुलाचे काय नाव अ तुमचे?
काय समजा थांबजा, एक मिनिट हा कॉल हे करु द्या.
हा बोलाना.
हा खूप फो फोन आलाकात म्हणते हे केला माझ्या मुला
आ ना हा....
एकाच आदेश आहे, एकाच नैतिक आहे.
हा चांगले नाव ठेवलेयत.
हा आदेश जुन झालं ते नैतिक तरी थोड नवी वाटते.
नाही, नाही चांगलं वाटते उलट नाव.
हाव काय. मले हा आदेश हाय मोठ्याच.
ते कसं आहे आता नवीन, नवीन
हा, हा.
त्याच्या वरून मग अजून असं वाटते बापारे हे मस्त नाव वाटत होत.
हा ओ तसच होते ते. का आपण जाणूनचच ठेवलं उ हुं नाव चांगलय.
हो, हो चांगलेत नाव.
ते आता आपल्याला दुसऱ्याचा ऐकल की असं वाटते की आपण लयच जुनं ठेवलं वाटते नाव.
नाही, नाही मग आता आमच्या इथं ते गायत्री नावाची. ते त्याचं
हा.
तिचं नाव श्रेया ठेवलं होत.
हम्म.
मग तिचे बाबा म्हणत काय म्हणत सगळे याचेच नावं ठेवतात देवाचंच तर ठेवा एखांद.
हा, हा.
म्हणून मग गायत्री ठेवलं मोठीच त्यायना ते लक्ष्मी म्हणत ठेवाच. मग मी त्यावेळेस काही ऐकलं नाही मग प्रतीक्षा ठेवलं.
हा..
मग म्हणत आता हिच गायत्री राहुदे म्हणत नाही एखांद तर देवाचं नाव येतेे तोंडात.
बरोबर आहे.
मग गायत्री हो श्रेया राहू दिल मग गायत्री ठेवलं.
गायत्री मस्त नाव आहेन.
आणि ही तीन नंबरची झाली त्यावेेळेस धनतेरसच होती त्या दिवशी. म्हणून मग धनश्रीच ठेवलं तिचं नाव.
धनुश्री तर त्याच्यावरुन ही खास आहे.
हा मग धनतेरसच्या दिवसची हाय न तेे.
हा.
दिवाळीच्या अगोदर झाली ते तर मग तिचं नाव त्या दिवशी धन ते अवु दानाच हे.
हम्म, हम्म.
कुठचं आहे माहेर तुझ?
अ इथ काडे तळे गावाच.
तळे गाव.
हां. होव, मोठं मंदिर आहे महादेवाच.
अ यांचे मित्र असतात तिथं, पुरुषोत्तम राऊत म्हणून.
हा काय?
हा तर त्यांचा खूप वेळा फोन येते, या म्हणून यात्रेले.
मग उन्हाळ्यात तेच पाहिजे, तिसऱ्या महिन्यात असते उन्हाळ्यात. हा, यात्रा मस्त असती.
श्रावण महिन्यातही असते ना वाटते? श्रावण सोमारी? हा श्रावण सोमारी.
हो, हो, हो आखरीच्या सोमवारी असते वाटते.
हा तर ते दरवर्षी फोन करतात या म्हणून. हे म्हणतात हा येतो येतो करतात, आणि हे एकटे चालले जातात मग.
हा, मोठं मंदिर आहे महादेवाचं ते.
हा, अजून काय देवीचही आहे वाटते.
पंसामातेचं मंदिर आहे ना ताडेगाव.
हा हा हा.
हाव.
आमचे इथं ढगे आहेत तर ते गेले होते जावळक, आता नाव ठेवायला गेले होते तिथं.
हा हा.
त्यांनी काही कौल वगैर केलं अशीन, तिथं देवी जवड नाव ठेवाय च मग गेले होते तिथं नाव ठेवायसाठी.
ती मोठ प्रसिद्ध मंदिर आहे, त मनसा मातेचं.
हाव ना हाव ना.
हां.
हम्म नाहीतर ते काही माहित नव्हतं समद. हे महादेवाच माहित होत तमल त्यांच्या मित्राच्यान.
हा, हा.
हम्म.
येजा ऐखांद्या वेळेस.
हा ना तळेगाव काही काम नाही पडलं, अजून पाहिलंच नाही मी तळेगाव.
आपल्या इकडेच आहे, हेवरखेडच्या बाजून.
हा नाही हिवरखेळच्या बाजूनच आहे, पण ते कसं टू व्हीलरवरर असलं तर मग होते.
हां.
बस न गेलं तर डायरेक्ट आकोडचं तिकीट काढलं असलं की, मग कायला कोणी मधात उतरते.
नाही नाही मग म्हणता तुत्र्याच कामच नाही पडत ना.
नाही त्याच्या, नाहीतर मग इकडे हे कोणतं गाव आहे ते?
अडगावच्या जवळ शिवाजी नगर आहे ना
हम्म, हम्म.
तिथं गेली होती मी, त्या निमकर्डेबाई होत्या ना.
हा, हा.
तर ते मशीन, बटनाची मशीन होती. त्यावेळेच गेली होती त्यांच्या घरी.
हा काय?
हाव घेतली होती मी, तीही मशीन घेतली होती.
हा, मग त्या मशीनचं काय? काय आहे त्याचं म्हणजे असं?
त्या बटन अकरा हजाराची मशीन होती ती, बटन तयार करायचं होतं.
हो हो, ती नवीन निघाली होती ते गटातर्फे.
गटातर्फे नव्हतं ते तसंच होतं.
मग
खूप जणांनी घेतलं ते अकरा हजार मशीन होती हजार रुपयाची जे का बरी पण ते बटन वगैरे पुरवत होते. असं वाटलं चांगलं उद्योग चालते मग तरी सहात महिने चाललं ते,
चालला मग तुमचं हे,
नाही कायच त्याचे फक्त अकरा हजार निघाले आमचे बस बंद पडलं ते,
हा.
काही काही जण तर दुबलीि ना घेतल्यान पण पडलं,
ह का.
खूप जणांना मशीन घेतल्या त्या
हा हा!
हम् काही काही जण म्हणजे तीन एका एका घरात दोन दोन तीन तीन घेतले
हा ना
असं वाटलं चांगला चालते उद्योग
हा आता चाल्यायच्यानस कोणी हे करते की नाही.
हा, कारण एका, एका दिवशी हजार हजार बटन तयार करत ना. मग असं वाटलं जाऊ दे बा, चांगलं चालून राहिल. एकखड््या तीन तीन मशीन उचलल्या,, आणि मग काय एक दीड महिन्यात बंद पडलं,, खूप जणांचे पैसेऽ आंगावर पडले तसेच.
हा ना..
हम्म,, कोणी डुबलं कोणी, जिंकलं, कोणी कोणी सुरुवातीला घेतलं ते तरऽ
होा सुर,, सुरुवातवाल्यायचऽ
हम्,, ख फायदा झाला.
हा हा
चल ठीक आहे दहा मिनिट झाले,
हो हो आता मी करू ग तुम्हाला परत कॉल?
हो हो लाव